हॅलो हां बोला.
काय चालूयेय.
सगळ निवांत, तुमच काय चाललंय?
माझं पण चाललंय मी अत्ताच बसलेय मी पण. हुं हां नाहीयं अजून स्वैपाक वगैरे झालं आता जेवायचं थोड्या वेळांनी
काय बनवलंय स्पेशल?
स्पेशल नाही काही साधच मटकीेची उसळ बनवली आहे. बस बाकी काय नाही. आता कसं आता सध्या मेडिकल शॉप आहे माझं त्यामुळे मी दुपारी घरी जाते. आधी जॉब होता त्यामुळ कसं सकाळीच जायची.
जॉब कसला होता.
जॉब फार्मा कंपनीमध्ये फार्मसी झालंय ना! माझं. त्यामुळे फार्मा कंपनी मध्ये जॉब होता माझा. तिथं कस औषध हां औषध बनवतात किनी त्या कंपनीमध्ये मग तिंथ कसे जे औष ध बनवलेली जे असतात मग त्यांच जेव्हा बनवतात त्यावेळी त्याच चेकिंग होतं ना आधी जेव्हा सुरू असतं बनवणं तेव्हा चेकिं ग करत असतात कि व्यवस्थित सुरू आहे का नाही.
हां हां.
त्याच्या आधी पण जे- जे आधीचे जे म्हणजे आपल्या कसं आपण एखादी रेसिपी बनवल्यावर इनग्रेडीयंट सगळे अस तसच त्याच्यात पण एक चार पाच जे इनग्रेडियंट असते. त्या औषधांत तेच पण चेकंग असत मग ते चे किंग करायचं वगैरे तसं असतं मग त्याज्या काही टेस्ट असतात. मग त्या टेस्ट करायच्या असं. काम होत परत क्वालिटीअशुरनस् म्हणजे एखादी टॅब्लेट तयार करून झाली कि मग ती टॅबले टच्या आता कसं आपण अं बं बाजारात मिळतात कि टॅब्लेट ते पॅकिंग मध्ये असतं मग मग त्याच्यात ते पॅक पाण्यात टाकून लिक लिक होतय का बघायचं. कारण कसं कुठलीही टॅबलेट जर एअरच्या संपर्कात आली तर ती खराब होऊन जाते कीनी
हां.
काही वेळेला बघा एखाद्या वेळेस टॅबलेट खराबच निघते. म्हणजे असतं बघ खूप रेअरली असत पण त्यासाठी मग ती हां. हां मग ती लिक टेस्ट वगैरे करायची असते मग त्या टेस्ट वगैरे तशा असतात त्या करायच्या अस. तात त्याच्या आधी ते सॅम्पल घेऊन ते आपल्या पोटात गेल्यावर तिथे विरघळतायत कशा मग त्यासाठी तिथं. मग सोलुशन असते तयार केलेले. किती किती वेळात विरगळतंय तिथं म्हणजे मग तो वेळ असतो तो तेवढाच आ लागायला पाहिजे त्याच्यावरून ठरवतात कि किती वेळ लागणारयें. ह. त्यांना वाटत हा पण नंतर नंतर ना त्याच्यामध्ये तेच तेच तेच तेच करत राहिलं की मग येतो मग नाही एवढं सप
हा ना म्हणजे किती मुली वगैरे सगळ्या मुलीच असायचे का म्हणजे सगळे असायचे.
नाही नाही तसं काही हो सगळे कंपनीत सगळे मुलं मुली सगळे जण. ह् तसं काही असं हे फक्त तर कसं प्रोडक्शनला वगैरे जर जेंट्स घेतात कारण कसं ते शिफ्ट असतात मग रात्री वगैरे थांबावं लागतं करावं लागतं. त्यामुळं घेतात तरी मुली पण असतात तिथं, अगदी आता नाहीच तस नाही. फर्स्ट शिफ्ट म्हणजे लवकर साडेसातची असते तेव्हा जावं लागतं असं. त्यामुळे सध्या पण बघायला छान आहे. माहित नसत ना कसे प्रोडक्शन होतं या्या औषधांचं मोठे मोठे मशीन्स वगैरे असतात. मग ते आपल्याला बघायला छान वाटते. वेगळं कारण जरी शिक्षणात जरी असलं.
ते तुम्ही ते शिक्षण केल्यामुळे तुम्हाला ते बरं पडत असेल. त्यातून शिक्षण झालंय ना तुमचं.
हो त्यातूनच झा. त्यामुळे मग तिथं छान वाटायचं एकदम पहिल्या पहिल्या ना अगदी नवीन नवीन खूप मजा वाटायची.
हा
की कस छान वाटते क टॅबलेट तयार होते. वेगवेगळ्या शेपच्या टॅबलेट हा.
परत कंटाळा येत असेल.
हो नंतर मग तेच तेच काम करायचं त्याच टेस्ट परत करायच म्हणजे नवीन. काही राहत नाही ना. हम्म फक्त मग नंतर मग डॉक्युमेंटेशन मात्र खूप असतं. व्यवस्थित चेकिंग असत शेवटी कारण कस औषध म्हणजे अगदी ह्युमन लाई. हेत ना डायरेक्ट. कनेक्शन अस औषधांच त्यामूळ मग अगदी व्यवस्थित. कराव लागत. त्या सगळ्यावरती पुढचं सगळं डिपेंड असतं.
हा.
आता हे म्हणतात नाही एक्सपायरी डेट बघा असते औषधांना ती सुद्धा किती वर्षांची द्यायची. ते सुद्धा ठरवलेलं असतं त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यात आपले कसे साध
काम असेल.
हा मग आपला साधा फ्रीज असतो तसे तिथे तीन चार फ्रीज असतात. त्याच्यात प्रत्ये एकदम फायनस मधले टेंपरेचर पण असतं. खूप गरम पण टेम्परेचर असतं. आपलं नॉर्मल आणि ते पण असतं. असे वेगवेगळ्या टेंपरेचरला ती टॅबलेट किती दिवस राहतील ते चेक करतात. मधून अधून त्याज टेस्ट करत राहतात. की त्याज अ मेन जो त्यातला कंटेंट अस त्याचा फरक पडतोय का नाही, त्याचा उपयोग होतोय का नाही. ते तेवढं आहे का नाही ते दाखवतय का. त्याच्यावरून ते एक्पायरी डेट ठरवत्यात की तीन वर्ष बाबा, तीन वर्षानंतर ह्या टॅबलेट सगळ जातय, त्याचा इफेक्ट कमी होतोय. ते पण लक्षात येतं. अशा पण टेस्ट असतात सगळ्या.
हा.
हम्म सगळं असतं बरोबर भरपूर मायक्रोबायलॉजी असत मग इथं. ते ते म्हणजे माझा तिथं नव्हता कधी संबंध. पण ते असत त्यांचे टेस्ट वगैरे करतात. बॅक्टेरिया ग्रो वगैरे करतात. हा डिपार्टमेंट वेगवेगळं असतं ते. वेगवेगळ अस तस छान असत मग ते डॉक्युमेंटेशन करताना मग कं्प्लटिशन करायचं असल्या क मग त्रास होतो.
हा ते लही लोड होत असणार आहे समजत नसणार समजत नसल की सर्व रड ात पण ना
हो मग काय सुरुवातीला तस होतच. आणि काही ना काही मिस्टेक होऊन जाते. होय का हा तुम्ही कोण हो ना हा
हम् तिथं मुलींचे मेकअपचे प्रोडक्ट वगैरे तयार व्हायचे.
हो का अरे वावा
हा मग त्यात ना साधे सिम्पल सुरुवातीला नाही काय वाटलं पण परत परत ल लोड व्हायला लागलं म दिलं सोडून
अम्म पण तरी एक म अनुभव असतो ना एक छान की ते कसं तयार करतात म्हणून हो ना म्हणजे मेकअपचे प्रॉडक्ट तरी? ह म्हणजे आता कसं तिथं पण मी औषधं बघितली मेकअपचे प्रॉडक्ट वगैरे कॉले लिपस्टिक तयार केली होती फक्त ते आम्हाला प्रॅक्टिकल एवढच
आणि आपण कसं साध यूज करतो तिथं एकदम असं फॅन्सी म अस क्लच भारी भारी इथलं प्रोडक्ट बनवत होते. त्यामुळे असं भारी वाटायचं ते सगळं बघायला असं वाटायचं आपण युज कराव
सॅमपल वगैरे मिळायचं का म
नाही नाही लय लक्ष ठेऊून असायचे बारीक
हा मोठ म्हणजे महाग असतील प्रोडक्ट वेगळे त्यामुळे हम्म तेच ना इथं पण तसच. इथं पण सॅम्पल वगैरे मिळतात पण ते काय असं नाही नेहता वगैरे काही येत. त्यांच सगळं काउंटिंग असत हेवढ. एवढे एवढे व्यवस्थित असतं. छान असत पण- वेगळा असतो एखाद आपण जे नेहमी- तो तयार कस होत कंपनीत ते बघायला वेगळ मजा असते ती.
हो.
त्यामुळे काय मजा येती. मी पण नंतर नंतर एवढा दिवसभरच-
काय म्हटलं?
नाही आता नंतर मग दिवसभराचा जॉब दिला मी सोडून. एवढं सकाळपासून जायचं संध्याकाळ र्यंत मग ते मुलं आणि ते बघून व्हायचं नाही ना. हम्म हो ना तेच की.
दुसऱ्याच्या हाताखाली करण्यापेक्षा.
हे बरं पडत मला. आणि मुलं लहान असल्यामुळे त्यांनाही बघता येतं. त्यांना बघत बघत हे पण करता येत.
हो तेच म. तिथे मेडिकलमध्येध्ये सगळं असेल हाय ना. ते सगळं ठेवलं असेल तुम्ही एक तरच हे करता का?
हो आता मी एकटीच आता नवीनच सुरू केले दोन वर्षच झालेली आहेत. पण आहेत रिस्पॉन्स छान आहे इथ सगळी जण इथ जवळपास नाहीये ना. त्यामुळे बरेच जण येतात तसे. हम्. त्यामुळे आहे व्यवस्थित सगळं. कसं लोकांना महिन्या- औषध बऱ्याच जणांना लातात काही ना काही बीपी शुगर -
आणि असं म्हणजे दवाखान्याच पॉइंट आहे का असं नुसतं मेडिकलच आहे?
मेडिकलच आहे आणि शेजारी आहेत गाळे रिकामे मग आता बघायचं तिथे डॉक्टर. म्हणजे ते पण बघतातच- नवीन आहे त्यामुळे बरीच जण येतायत.
हा तेच ना म्हणजे दवाखाना असला की मग बरं पडत आणि जास्तच. शेजारी एखादा दवाखाना असला कि
दवाखान्यात डॉक्टर पण आहेत. त्याच त्यांना वाटल म्हणजे मग काय-
होय.
हम्. चांगलं आहे तसं छान आहे पण स्वतःच असल्यामुळे कस बरं असत.
बरं असत गेलं तर गेलं नाही तर नाही.
उघटपट तसच असतं आपल्यालाच असं असतं- पण कसं होत एक वेळ असं होत की बिझनेस मम्हणल्या वरती कधी जास्त मिळल, कधी कमी मिळेल कधी जास्त पैसे मिळतील कधी कमी मिळतील. अस असत आणि जर आपण नाहीच गेलो तर मग येणारच नाही- त्यामुळे स्वतःच असलं कि उलट माणूस असं विचार करतो की नाही सुट्टी कशा घ्याल.
पण असं पण होत ना की बाबा आपल्याला बरं नाही- कामावर असल कस बरं नसल तरी जावंच लागतं किती पण प्रॉब्लेम येऊ द्या मोठा तस काम असलं ना आपलं कि नाही एवढं मग स्वतःच असलं की बाबा हा आज एवडा प्रॉब्लेम आहे आपण नाही गेलो तरी चालतय किंवा दुसरं कुणाला तरी पाठवलं तरी चालतं.
हो ते एक असत दुसरं कोणाला तरी आपण घेऊ शकतो.
कामाला म्हणलं की लई लोड सकाळच घरातला आवरा आणि तिकड जावा
नाही हो तस त्रासच होत होता ग. जवळ म्हटलं आता सुरुवातीचे वर्ष जरा करायचं.
हम्म ते बरं केलं तुम्ही स्वतःच केलं
पण कोणतरी फार्मासिस जरी मिळाल बघणार तरी आपल्याला येऊन जाऊन येऊन जाऊन करता येतो वेळ उशीिरा आलं तरी चालतं अससं हो त्यामुळे आता आहे व्यवस्थित पण सुरु झालंय तसं बरे इन्कम वाढलं किंवा येतोचेच त्यामुळं आता आताच्या काळात खर मुलींनी काहीतरी केलंच पाहिजे घरात बसून बसून काही ना काहीतरी काही ना काहीतरी आता ऑनलाईन पण भरपूर कामंअसतात असं तरी काहीतरी सुरू केलं पाहिजे
नाही आपण म्हणतो ऑनलाईन ऑनलाईन पण नाही आहो घरात बसून पण लई होत आपण लई लक्षच देत नाही त्या गोष्टीकडं
हो ते पण आपण कोणेन तर ते म्हटलं नाही एवढं शिक्षण घेतले म्हटलं घरात बसायचं नाही आपलं काहीतरी काम करायचंच
हो ते हायच ना आणि बसून तरी काय करायचंय घरात दिवस पण जात नाही आणि दादा बर मी कीचताय बघताय ना
हो ना तरी पण
नको वाटतय उन्हात जायला बाहेर अजिबात
नाय खूपच वेगळा ताप जरा आता थोडस असं वाटलं पाऊस पडेल पडेल तर नायच टिपुरच ते तिथलं ते वारं आलं त्याच्यामुळे परत आपलं मान्सून जी वारे गेले मागं
हो यंदा पाऊस आहे का नाही काय माहिती
काय माहिती नुसतच वातावरण होतंय पण पाऊस काही पडत नाही काही नाही
हा ना मध्यंतरी दोन तीन दिवस पडल्यागच झाला परत हाय अस ऊन चालू
हम्म टेस्टी अ चालेल हम्म... चालेल बोलूया तुम्ही करा मला नंतर मग ह. हा हा चालेल हो...